हॅलो
आवाज येतोय
हो येतो येतं हम्म काय चालू हे ह मी पण होहो हो हम्
एकदम छान पण मुलांनी मुलांनी सगळं किदरवून टाकलं
ते तर आहेच त्यांना पण तोच टाईम मिळतो ना ऍक्च्युली.. हम्म ते वर्षभर अडकलेले अस बिचारे मग सुट्टीचा टाम त्यांना
त्यांना मामाच गावला नाय जायचं मामाचे गाव खेड आहे ना ते ते नाही जात ते फिरायला सांगतात मग जातो आम्ही फिरायला बाहेर कुठे देवस्थान वगैरे फिरायला..
अरे वा छान छान छान कुठल्या या ठिकाणी गेलेल्या मग
आम्ही पंढरपूर, तुळजापूर सोलापूर आणखी ना लेण्याद्री. गणपतीला नाहूर गडावर तुळजापूर सगळं फिरून आलो. जेजुरी हो आठ पंधरा दिवसाच्या रू
हा भरपूर मोठा होता मग ट्रॅव्हलिंग छान छान आता मी हा ते आहे असं नंतर नाही आपला वेळ पण मिळत नाही एवढा हम्म आता एवढ तर नाय गेल. मागे गेलो होत दोन वर्षपूर्वी गेल होतो देवीलाच तिकडे रत्नागिरीला देवीला गेलेलो हम्म आणि बाकी तुळजापूर पंढरपूर ला तर बरेच होत सात आठ वर्ष झाले. ह भगवती भगवती
भगवती देवी का म्हणजे मोठं मंदिर आहे का पुराणित
हा पौराणिक मंदिर आहे चांगलं मंदिर आहे छान आहे ते छान मस्त आहे
हम् हम् तुम्ही कोकण साइडचेत का
हो हो हो्...
माझं स्वप्न आहे मला कोकण फिरायचंय
आणि पंढरपूर वगैरे त्या ठिकाणी ना त्याला जाऊन तर अगदी सात आठ वर्ष होऊन गेली
हो पण तिकडून जवळच होऊन जातं ना पंढरपूर वगैरे
हा पण म्हणजे इथे कस आम्ही एकदाच गेलो होतो पहिल्यांदाच गेलेलो ना हा कोकणामध्ये! ! सासर आहे ना रे हं
अ नाही तिकडून हे ना म्हणजे महालक्ष्मी पण जवळ येऊन जाते तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर हे पण जवळ येऊन जाते
तरी हे सगळे एका रूटला आहेत ना हे तो तुळजापूर पंढरपूर आम्हाला तर कोल्हापूर त थोडं लांब मा येतं ना
हम् हम् हम् आमच्या म्हणजे आमच्या इथून जर आम्ही निघालो ना पंढरपूर साठी तर आमचा बारा तर तेरा तास लागतात आमच्या इथून हो आणि तिकडून तर पाच सहा तासच लाग आता तेवढे जास्त नाही लागत.
हो हो हो हो हा कारण आम्ही जेव्हा गेलो होतो ना मागे सगळे फॅमिली भावाचं लग्न वगैरे झालेलं त्या भाऊ बहिणीगर आम्ही सगळे गेलेलो ना मग ते पंढरपूरुळजापूर वगैर तेव्हा सगळ केलेलं फक्त मग ते कोल्हापूर राहिलेलं कारण ते खूप दूर पड पडत होत हम्म
कोल्हापूर आहे ना खरं तिकडून लांब पडतं दहा उलटतो तिकडून म्हणजे पंढरप पुरून तो दहा तासाचा वेगळा रोट होतो
हा हा
ून वेगळा रूट आहे आम्ही पण जेव्हा गेलो ना कोल्हापूर तर अजून काही गेलेो नाही कारण की हा रूटच वेगळा येऊन जातो ना मग तो
हो हो
आणि हे कसं पुण्याकडनं जर आपण केलं तर जुन्नर तालुक्यातून मग हळूहळू सगळे मग बरोबर लागत
हा हे सगळे बरोबर एकत्र होऊन जातात पण मग ते राहून जात ते आमचं तसंच झालं तेच राहून गेलेलं
हम्म ते संभाजीनगर पासून जवळ आहे मग तिकडून हम्म बरोबर आहे ते हे कसं आपण हो आमच आमच्या कुलदैव तथे
तुळ हा तुळ जाभवा कुलदैवते बरोबर छान वाटवत गेलं ना इतकं प्रसन्न वाटण मंसाला
गेलेत का तुम्ही कधी नाही आम्ही पण नाही गेलो पण छान येत तिथे पण सांगतात हो सांगतात लोक छान आहेत छान आहेत
बरोबर जायला पाहिजे भाऊ म तेच होतं आपल्या रुट ठरलेलं असत ना की ते खूप अवघड होत त्या स्वतःच्या वेळ
ते कस आपण दुसरीकडे पण जात नाही कारण की बघा आपण वर्षातून किंवा सहा महिन्यातून देवीला जायचं म्हणजे जायचं ठरलेलं जास्त देच्या कुलदच्या दर्शनाला जाच मग तिकडे गेल्यानंतर ह रूट आपल्याला दिसतो मग दुसरेकडे गेलं म्हणजे मग ते खूपच लांब पडून जातं ना आणि जर ठरवलं की इथून आभण तिकडे जायचं तर मग ते बरोबर होईल पण मग स्पेशल आपण तिकडून डायरेक्ट तिकडे मग तो रूट पण वाढतो पै पण वाढतात वरून हो दिवस वाढतातम् आणि ते कस पूज हो ते तर आहे आणि इकडे महाराष्ट्र ह्या सगळ्या देवी देवस्थान वगैरे आणखीर आपलं नाशिकला इ तर सप्तशृंगी माात ताचं मंदिर वगैरे आम्ही जातो नाहीेही आमच्या इथून काय नाही जवळच आहे दोनशे किलोमीटर आहे घड नाशिक तर खूप जवळ आहे चार चार पाच तासाचा रस्ता आहे इथून
होा छान आहे ते पण आता आता खूपच बदललं आहे ते खूप सुधरवू त्यांनी ते हम्म रोपवे वगैरे हा रोपवे गेलेत कारण ते खूप पायऱ्या होत्या ना डला फार अवघड होत ते पण आता एवढी गर्दी असते ते मागे आता न्यूज वाचली त्याची एवढी गर्दी आहे ते सुट्टीमध्येध्ये की अगदी तीन आणि चार तास ते रोपवेला पण लाईन होती
आम्ही कोजागिरी पौर्णिमेला गेलो होतो तर किती वाजता तिथे आम्ही उतरलो दीड दोन वाजता दुपारी आणि लाईन मध्ये वरती वगैरे गेलो टाइम झाला चार वाजले आम्हाला तरच साडेचार पावणे पाच वाजेच्या आम्ही लाईन मध्ये उभे होतो आणि तेव्हा होती कोजागिरी पौर्णिमा तर खूपच गर्दी तर दर्शन आम्हाला रात्री दोन वाजता झालेलं देवीच इतकी गर्दी होती आणि जे लोकांच्या अंगात येण आणख मग आपल्या किन्नऱांची जी आरती असते ते लोक आरती वगैरे करते देवीची त्या दिवशी तर त्यांची महा आरती मग ाज लोक नेते वगैरे ते खूप असतात तिथे त्यांची जास्त गर्दी अस तेथ येतात जातात दर्शन वगैरे करतात मग त्यानंतर मग सामान्य लोकांना भेटत दर्शन करायला म बाकीचे लोक तर परत चालले गेले बाकीचे लोक परत चाले गेले ह आणि मुलं खूप चिडचिड करायचे म्हणजे लहान मुलं खरच खूप म्हणजे एक जोडोड होत ना त्यांच खरंच खूपच म्हणजे त्या मुलाचे इतके हाल झालेली म्हणजे खूप रोडत होत ते खूप म्हणजे त्याच्या त्याला दूध सुद्धा पाजत होते तरी सुद्धा म्हणजे ते शांत नव्हत होत मग शेवट त्याने निर्णय घेतला की रिटर्न जाऊ असं आणि खालून दर्शन केलं मग निघाले ते
बरोबर नाही पण खूप लहान असल ना खरंच जाऊच नाही देव काय अस म्हणत ना तुम्ही लगेच या म्हणत बिचऱ मुलाची कशाला हाल करायचे ना
हो आणि तिकडे गेल्यावर कळलं ना आपल्याना एवढी गर्दी असते आपल्यालाना आपण माहिती ति नाही एवढी गर्दी असते असं आणि आम्हाला पण नव्हतं माहिती की एवढी गर्दी म्हणजे कोजागिरी
नाही ते स्पेशल दिवस असतात ना नवरात्र हा नवरात्र आणि पौर्णिमा या सग हे सगळे स्पेशल दिवस म देवीला गर्दी असतेच खूप आ आणि त्यात काय झालं आता हे जे सु सोशल मीडिया आहे ना त्याच्यामुळे देवस्थानांच पण खूप पब्लिसिटी झाली त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रचंड गर्दी असते
हो बरोबर आहे
ेशवाला नाशिक अ आधिक एकदम साधं मंदिर असायचं पटकन दर्शन व्हायचं पण आता ज गेलं ना तीन ते चार वाज मला लाईन म उभं राहावं लातं क
हो तिथेच नाही प्रत्येक देवस्थान म्हणजे प्रत्येक ठिकाणी झालंय हो आणि त्यां एक प्रकारे ते लाईन वगरे बरोबर पण क लक ण खूप जास्त उण आता पंढरपूर पण आम्ही गेलो ना तर तिथे पण आम्हाला पाच सहा तास लागले सकाळ अकरा वाजता लागलेलो तर सायळी पाच सहा वाजता दर्शन झालेलं दर्शनाला पण हो आणि दर्शन पण नीट नाही
नाही करू देत ते हा ते म्हणजे हात पण जोडू देत नाही म्हणजेण मग त माणस बचार एवढे पाच पाच सहा सात तास उभे असतात
हो आणि पंढरपूरला खरंच म्हणजे विचित्र आहे कारण की ते जे नेते वगैरे येतात आमदार खासदार ते येतात ना तर मग ते प्रत्येक जण म्हणजे आलं की आरती होतेच ते आलं की ते जे शृंगार आणतील ते चढवतील देवाची पुरत पूजा होईल परत आरती होईल खूप वेळ जातो खरं एक एक दीड दीड तास जातो त्याच्यात मग लोक पण तेवढा टाईम उभं राहणं खरंच आणि उन्हाळ्याच्या दिवसात
देतात आणि मग बाकीचे लोक काही वेळे आहेत कावढे उभे राहणारे
हो आणि उन्हाळ्याच्या दिवसात नाही जायला पाहिजे खूप त्रास होतो आणि आमच्या समोरच मग एक जोडफ होत म्हातारी आणि त बाबा होते तर ते अक्षरश म्हणजे इे त्यांचा जीव इतका तापला ना तर ते बसून राहिले बसून राहि तर आ े दन गे मग तिकडेो संस्थचे जे लोक होतेट त्यांना बवलं मग तेव त्या त्यां घेऊ ग आणि खरंच खूपच गर्दी होती त्या दिवशी
हम्म हम्म हम्म हम्
आणि म्हणजे एवढ्या गर्दीत पण म्हणजे लहान मुलांनी आणि वयस्कर जाऊच नाही आणि वही आयपी पास पण चालू केली त्यांनी व आयपी पास नाही ठेवायला पाहिजे आ एवढे लोक एवढे लोक म्हणजे ते उभे आहेत ठीक आहे तुम्ही दोनशे तिने रुपये काय ठेवलेत आता प्रत्येक जण एफौरड नाही करू शकत की त्यांचा पूर्ण परिवार असतो एक राहिला तर ठीक गोष्ट आहे पण हा आणि जे लोक श्रीमंतंत हो आणि लोक ते मग पैसे भरून देतात आणि डायरेक्टली लाईन मध्ये येतात आणि मग आपण एवढा तास उभं राहून
मग काय उपयोग असतो त्याचा तेचत तो प्रकारच म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो बंदच केला पाहिजे खरं सरकारनेच बंद केला पाहिजे कश देवाला पैसा काही काय करयचं तुम्हाला तिथे एक्स्ट्रा पैसे घेण्या या आणि लाईन मध्ये उभं हो ना फार बरं झालंं प्रत्येक ठिकाणी झालंच पाहिजे
ह्य आता उज्या तिथे पण म्हटलं म्हणजे ते म्हदे आता शिवराज सिंग चौहण होते, तेव्हापासून बंद ये ते म्हणजे खरं ते खूप छान होते. ते
हम्म नाही छान नाच या हा हे अशे बदल ना व्हायलाच पाहिजे, सगळ्या ठिकाणी त्याशिवाय लोक सुधरणार नाही.
हो आणि घ्यायलाच पाहिजे अस सगळ्या गोष्टी मग कस लोकांना त्रास नको.
तेच ना बिचारे लोकं एवढे उभे असतात पाच अन सहा तास हो चालेल चालेल चला मस्त मला पण बाय बाय.
बाय बाय.